हॅलो
हॅलो
बोल की
हा काय आवरलीस
आवरल बग तुझ
आवरालागलोय
हम्
आणि काय म्हणतेस मग आता काय इथून सगळे आता सगळे उत्सव चालू
हूं आता सण चालू होतात.
हूं मंग
म काय आता
दिवाळी नाही पहिला आता काय ग नागपंचमी हा वटपौर्णिमा हूं
परत म काय येतय ग?
बेंदूर
हूं
मंग नागपंचमी मंग नागपंचमीला काय करत महाराष्ट्राच आमच्याकडं तुमच्याकडं हा महाराष्ट्रीयच की आणि हे मग काय काय करताय?
त्या वटपौर्णिमे दिवशी पोळ्या करतोय. आमरस परत पूजा करायला जाय ची वडाची
हा होय. मी पण जाते की, हा ते पहिला फोटो सेशन
परत म बेंद्राचं काय बैल इथ पौर्वीसारखं नही आता सगळं पौर्वीचे दिवस गेले पहिलं आपलं आपणच विकत आणायला लागतय. पूर्वी कसं तुमच्याकड तरी गावात तेेत असतील.
हो येतात की गावात येतात आम्ही त्यांनं च्याकडनच घेतोय.
हूं आम
त्यांना मग काय पैसे धान्य काय असेल ते मग द्यायचं.
म
हेच की मग आणि हे तेवढं आता आधी सारखं काय नाही ग जरा प्रथा सगळ्या
सगळ्या प्रथा आता कमी व्हया लागल्यात नागपंचमीला पण पहिला नागोबा तेनं सगळं घरात येत आता तसं नाही. सगळा आणयला बाजारात रेडीमेंट मिळतयं पहिला तर लाया तर आमच्या घरात पिंप भरून लाया विया अस डबल डबल भरून करत होते. आता तसली काय पद्धत नाये, तेवढंच दहा वीस रुपयेच आणलं की, ते नैवेद्य दाखवलं की झालं.
झालं हम्म तसच झालं अगं होय काय आधी सारखं नाहीच एवढं आता, सगळं रेडीमेड मिळालय. त्यामुंळ काय नाही तरी पण हाय सोड म्हणजे आमच्या भागात तरी गावाकड तर हाय कि करत तात बायका आता घरी
इथ नाही ग आमच्याकडं सिटीत कसं होतंय
सगळं काय सहन नस काय असतील परंपरा त्यां जपतोय सगळ्या व्यवस्थित. सिटी लेव्हलला जरा होतंय तसं काय आता सगळी बिझी पण झाल्यात सोड.
सगळी व्याप हाय कामाला जाणार असत्यात सगळी त्यामुळे टायमात सगळं आवरून जायचं म्हणजे हे होतय ग
हो तरी पण त्यात न पण
त्यातून पण करतत्यात करत नाही तस करतात पण एवढं आता हल्ली कस ते सोशल मीडियावर टाकायसाठी जास्त हे करतात हम् पहिला कसं होतं तसं नव्हतं सोशल मीडियावर जास्त कोन उम शी नवतीत आता तिथं ऍक्टिव्ह असतात त्यामुळे जास्त सोशल मीडियावर भर असत लोकांच.
हम्म आता ट्रॅडिशनल तेन सगळं करते सगळं सांस्कृतिक पण कसं सगळं ते ह्याच्यासा तीच ग फोटो साठीच.
होयच की फोटोसाठीच जास्त असते लोकांच. फोटो दिखाऊ पणा
खेडेगाव हाय सोडा अजुन प्रथा. म्हजे व्यवस्थित करतात सगळे सण येन जपतात व्यवस्थित साजरं करतात एकत्र फॅमिली आहेत अजून कुटुंब कुठ असते कप कपडे बिपडे घ्यायचं सगळं फराळ करायच एकत्रच.
आमच फराळाचं पण सगळं विकतच मिळतय. त्यामुळे ते कसं कामाला जाणार लोक आहेत त्या असं फराळच पण जास्त काही हे करत नाही हल्ली
हम्म मिळा लागले त्यामुळे त्याच काय आजी
त्यामुळे व्हॅल्यू राहिली पहिल्यासारखे असत ते फराळाला चव पण नाही आणि हे पण नाहीे बारा महिने सगळ्या वस् तू लाडू बारा महिने मिळतात पहिला कस असायचं ह्या वर्षास ना त्या वर्षालाच लाडू हम्म. करंजी कुणाच्यात लग्न ते नसलं तर त्यांच्यातच
त्यावेळेसच
मिळणार तुम्हाला. हम्म चुकली त्यावेळेस मिळणार. आता कसं, हम्म. पूर्वीच्या सगळ्या रूढी, परंपरा जरा कुटतर असं लोपत चालल्यात आत्ताच्या कसं आत्ताच्या ह्याच्यात जरा वेगळं पडतंय
काही गावात खरं लई अंधश्रद्धा पाळतात बाई अजून पण.
हं अजून पण त्यांचं हे असतंय सोडं अजुन पण आपल्याला पण एखद्या वेळेस आता हे झालं की आपण म्हणतोयच की, इकडनं तिकडनं जाऊन आलं उनातानाचं जरा ए बाई तिकडनं जाऊन आलीस टाकतीस का बग एकादा लिंबू
होय, ते काय असतंय सोड तसं आणि ते कसं जरा हेच आहे ग ते पहिल्यापास हायच ते ते काय कमी झालंच नाही.
हम्म. ते कसं आता ज्या त्या ठिकाणी जिथं आता पूर्वी आम्ही इथं गावात होतो ना तिथं एक जागा होती तिथं अक्षर दिवसा जायला भ्यायचीत लोकं. हम्म. एवढं म्हणजे ते असं हे होत भूताच जागा भूताच जागा असं म्हनत होतं. आता कुठलं कोण आताच सगळ्या परंपरा लोक घाबरत नाहीत आता.
हम्म, घाबरतच नाहीत की होय. आता बदलला ग जरा माणसाचे विचारसरनी बदली ना त्यामुळं. अजून पण काही गावांमध्ये हाय सोड तरी पण खरं लोक म्हणजे आ हे तेंच सण ते सगळं व्यवस्थित चांगल्या पद्धतीनं सगळं करायचं करतात काही गावांमध्ये.
तेच नाही पूर्वी सारखं नाहीये आत
शहरातल्यासारखं जरा कमी आहे म्हंजे शहरात जर आता काय हेच नाही सगळं रेडीमेड. सगळं त्यांच त्यांच वेगळंच असतं. शहरातले लोक पण आमच्या गावात थोडं आहे बाई अजून पण ते करतात लोक ड्रेस घेऊन बायका पण येतात वेगळे एक कल्चरगस्त आपल्या आपली संस्कृती आपण जपाय पाहिजे आपण जपली तर आपली पुढची
आपल्या हां तर मला ते बाहर भारतीय संस्कृतीचा तर ते ह्याच्यात तेन आलय ना केंद्रात त्यांनी सगळ्या म्हणजे असं संस्कृती कशी जपायचं आपलं इथ कसं हे करायच संपूर्ण सगळं दाखवतात त्यांनी सगळं त्यांनी अस हेच केलेलं आहे अठरा विभाग संस्काराचे काढलेले आहेत त्यांनी.
होय तरी पण तुला अस कुठलं अस जास्त आवडतय सन म्हण किंवा आपल्या म्हनजे आता आहे फ्री ते चालतंय. तर आपली एखादी परंपरा आहे का येथे
अ दिवाळी आवडत्याय, दिवाळीत म्हणजे कसं चार दिवस सुट्टी पण असतीया. एकमेकांना भेटायला मिळतंय सणाच्या निमित्तानं
होय दिवाळी काय होय मोठा
हम्म मोठा सण आहे आणि त्याच्यात कसं बाहेर ह्याच्यात फिरायला ते मिळतय परत एखाद्या ह्याला ट्रीप काढू शकतोय आपण किंवा आणि काय? काय त्याला? बाकीचं आणि हे असतयचं की आणि एकत्र त्यानिमित त्यांना एकत्र येतात.
एक एकत्र येतोय होय सगळे भेटतात ना आपल्या ना भाऊ बहीण आपले कुठ लांब सर्विसला गेलेले असतय ते येतात सनानिमित्त
घरी यायला मी मिळतंय.
ह.. अ..
इतर टायमाला कसं आपलं काम
काम हम्म बिझीच असतात ग सगळे, आपल्या आपल्या व्यापात. अहो निदान हे आता सण हाय आपले आपले काय परंपरा ठेवलेत, त्यामुळे तर लोक म्हणजे कनेक्ट आहेत अजून! गावाशी. ते सणांशी त्या येतात त्यामुळ त आता हे आप आपलंच पुढची पिढी काय करता? आपल्याला तर काय माहित आहे.
काय माहिती आता, त्यांना साधं कुठल्या सणांच आपण सांगायला गेल, की ते आत्ताच्या मोबाईलच्या ह्याच्यात ना त्यांना काही पटत नाही, सोशल मीडिया मुळे सगळं त्यांच हे झालंय, त्यांना काय सांगायला गेलं तर ते काय ऐकत नाहीत. हम्म आपण कसं उलटून आईवडिलांना बोलत नव्हतो. त्यांनी जर काय आपल्याला सांगितलं ना हा आपण हा हे असं असेल म्हणून ऐकून घेत होतो. आत्ताची मुलं तसं नाही. त्याच रिझन वि
होय पहिला ते विचारतात का करता तुम्ही? कशासाठी करता?
हम्म--रिझन त्यानी विचारतात.
आणि त्यांना पटवून देतोय आपण, खरं त्यांना ते काही गोष्टी नाहीच पटत.
हम्म हम्म पटत नाही. त्यांना पूर्वीच्या कशा परंपरा, अं जास्त हे करायचं नव्हतं. आता तसं नाहीये.
तरी पण म्हणजे, आपण आताच तर आहे बगा अजून, आपण आहे तोपर्यंत. पुढचं पुढं तरी पण आपण आपल्या मुलांना चांगलं शिकवतोय, सांगतोय सगळं. ती पण करतात, त्यांचा परिन. पण आता पुढं, आत्ता एक लहान आहे तोपर्यंत, उद्या आणि त्यांनी बिझी होणार. त्यांच आणि वेगळंच असणार लाईफस. सगळी
होय त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात ते बिझी झालं की, ऐकत नाही. आणि आताच कस, फास्ट फॉरवर्ड आहे. सगळं त्यांच आणि त्यांना माहित हायत. तर समजा जरी घरात आपण कस पूर्वी पुरणपोळी ही घरातच केल पायजे हूं आता तस नाय आता पोरं सरळ म्हणत्यात कशाला तेवढ व्या करायचं. मिळत की विकत काय पन्नास रुपये दिलं की हा सगळंच चेतय तुम्ही नुसत बसून खा. आता त्यांना म्हणजे कामाचं लो नको हाय
आणि हे कशी आहेत माहिती हाय काय त्यांना तो व्याप पण नको हाय मेन म्हणजे त्यांना वेळ पण नसतोय तेवढा की असं हे करण्यासारखं तर त्यांनी विचार काय करत्यात त्यात कुठं वेळ घालवा त्यांनी वेळ वाचवण्यासा ते हे
हम्म पण पूर्वी कस आता तेवढं काम करून पण वेळ वाचत होता आता जात्यावर दळत होत्या बायका रानात जाऊन येऊन आता तसं आहे काय आत्ताच कसं आहे रानात पण नाही घरात
आता तुला सांगू मी आता मी परवा जात्यावरच आम्ही डाळ केल्या आमची हरभऱ्याची
पण आहेत देतो आणून तुला
दे की देतो करून हम्म्म
आता मैत्रिणीन परवा मक दिल्या ना? ति मला म्हनत व्हती. आणि ते भरडून त्याच कन्या करून मी म्हटलं थांबा पहिला कुठं मिळतंय ते बघायला पाहिजे.
हम्म गिरणीवर वेगवेेगळ्या गिरण्यांवर असतील की
हम्म. हम्म ते कस हाय पूर्वीची लोक जशी करत होती त्यातून पण चटणी कराय सम ते म्हण पूर्वीच आता काय राहिलं नाहीएत दिवस हम्म ह आपण उन्हाळी पदार्थ तेंन पूर्वीचे लोक कशी घरातल्या घरात करत होतीत शेवाया पाठावर आब दहा मिनटात मशनीवर आणि अकराव्या मिनिटाला विक कट तयार बाराव्या मिनिटाला तुम्हाला खायाला ताटात असं झालंय श
होय फास्ट सगळ
ती चव प
चव नाही ती हम् आधी भारी असायचं ना सगळ्या आपण जायचो एकमेकिंना करू लागायला छान होत आधीच ते
ती हे होती क्रेज होती की आताच्या पोरांना काय माहीत नाही. आपण पूर्वी कस एक एकमेकांच्यात आता हे असलं दिवाळी असली, करंज्याच